हॅलो हा आवाज येतोय ना
हप
हॅलो माझा आवाज येतोय ना
हो येतो
हा दादा
हॅलो काय आवाज आता
ह अ म्हणजे असं काय नाहीय ठराविक टॉपिक व बोलायचं असं काही नाही आहे फक्त आपण म्हणजे दैनंदिन जीवन किंवा अ तुम्ही एखादा ट्रिप केला असेल त्याबद्दल माहिती किंवा अस अस ह अ त
अच्छा म्हणजे इन इन जनरली आपण जसं बोलायचं. हवं तसं बोलता येत.
हा फक्त अ एखाद टॉपिक असलं पाहिजे. अ त म्हणजे हा म्हणजे जेन्युन टॉपिक असलं पाहिजे, त्यावर आपण म्हणजे बोलू शकतो असं. किंवा आपलं तुमचं डेली रुटीन काय असेल तर, ते पण तुम्ही शेअर करू शकता. असं असा. बोलू शकतो. म्हणजे कस होत. ह्या ॲपवर ना हे कॉल रेकॉर्ड होतात. म्हणजे रेकॉर्ड होतात आणि हेच आम्हाला परत म्हणजे ट्रान्स्क्रिपशनला अस टास्क म्हणून दिला दिला जा
अच्छा, अच्छा, अच्छा.
हा. म्हणजे ए. आय आहे ना आता. म्हणजे त्याला त्याच्या प्रिपरेशन साठी. म्हणजे पुढं आता. काही पण असू दे, म्हणजे आता ए. आय ए. आयला सगळं काही आलं पाहिजे, म्हणून अ हे आमच्याकडून रेक रेकॉर्ड करून ए. आयला. म्हणजे शिकवलं जाते. म्हणजे सगळ ऑल ओव्हर सगळ्याच ह तुम्हाला कळाल असेल मी काय म्हणते.
क म्हणजे म्हणजे आपण डिस्कशन करू, त्याच ट्रान्स्क्रिप्शन तयार होईल. आणि मग ते त्याच्यावरून तुम्हाला टास्क दिलं जाईल. ते तुम्हाला कम्प्लेट करायच मग. आणि टास्क कमप्लीट केला, की इनकम चालू इन्कम येत.
हा इन्कम तर आहेच, आता सध्या तरी टास्क चालू आहेत. म्हटलं आता ते तर कम्प्लीट करायला पाहिजे.
नाही पण कॉलचं ऑप्श मला आता इथं दिसलं. नाही याच्यात तुम्ही कुठून लावला बघ हा कॉल.
अ कसं आहे ना. म्हणजे मला फोन अ फ्रेंड म्हणत. टास्क आलय. तुम्हाला तो अजून नाही आला, कारण की तुम्ही आता जस्ट न्यू जॉईन आहे ना. ह्या ॲपवर हा तर मग. माझ्याकडून म्हणजे कॉल लागला जाऊ शकतो, फक्त ह्यावर अ काय आहे की, समोरच्या आ व्यक्तीला म्हणजे जो कोणी व्यक्ती बोलणार आहे. त्याला अ त्या त्याच्याकडे हा ऍप असला पाहिजे, आणि त्यानं प्रोपाइल टास्क कमप्लीट केलेला असला पाहिजे. पाचच हाय किंवा तुम्ही अ म्हणजे
तो मी कंप्लीट करून ठेवला होता, तो प्रोफाईल टास्क.
की तुम्ही करून ठेवा कंप्लीट.
अच्छा. अच्छा. अच्छा.
करायला बरं पडेल.
अच्छा, मग काय हे इन्कम काय देतात असं?
इन्कम असं काही नाहीए, अ ह्याच म्हणजे हे पर टेन मिनी ट्सच तुम्हाला ऐंशी रुपये भेटून जाईल, त्यावेळेला देतील. देतील ते केव्हाही येतील. असं काही नाही आज येईल, उद्या येईल असं काही नाही. एक महिन्याने येईल, दोन महिन्याने येईल, असं पण. ये, हा असे मला तुम्हाला धा धा मिनटाचे अ पाच कॉल करायचे आहेत. हा. ऍक्च्युली मला पण माहिती नव्हतं, ते. मी जरा ते रूल्स वगैरे वाचल, ग्रुप वर आले होत. हा. तर मग हा, आमचा ग्रुप आहे ना. कार्या ॲप चा म्हनुन हा यामध्ये पण असं, माझ्यासारख्याच म्हणजे ज्या मॅरिड वुमन आहेत, त्या सगळ्या आहेत. मुली पण आहेत आसं.
हम्म हम्म हम्म.
करतात. सगळ्याच करतात. अऍक्च्युली म्हणजे कसं होत, त्या म्हणजे ज्या ग्रुपला ड आहेत त्यांना त्यांच्याशी कॉल करून बोलणं एवढं हे होत नाही ना? म्हणजे कसं आम्ही ओळखत नाही. एकमेकांना. बोलणंपण काय? एका म्हणजे माहितीच नाही कोणाबद्दल काय. तर मग काय बोलू शकतो ना आपण? ह मग ह्यांच म्हणजे रूल्स का आहे की? अ तुमच जर जवळचा कोणी व्यक्ती असेल किंवा तुमचे मि मित्र-मैत्रिणी किंवा कोणी असेल त्यांना हा ऍप डाउनलोड करून घ्यायला सांगायचं. आणि अ प्रोफाईल टास्क कंप्लीट करून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा म्हणजे ह्या ऍप थ्रू. ते मग होऊन जात. म्हणजे टास्क त्यांना पण कंटिन्यू चालू राहतो. आणि आमचं काय असतच पहिला पसूनच आहे.
अच्छा नाही. नाही तर इन्कम जे असत ते दुघन नाही असत? की एकालच असतं?
दोघंनाही, आता तुमचं पण चालूच झालं. आता तुम्ही जर कंटिन्यू करणार असाल. ह म्हणजे तुम्हाला जर वेळ भेटत असेल, इकडे तिकडे तर तुम्ही पण करू शकता असं काही नाही की बाबा ह्याच वेळेला व्हायला पाहिजे
नाही. माझा रिझन असा आहे की, मी गव्हर्नमेंट सर्व्हंट. म्हणून इनकम आणि नाही नाही त्या ामचा इशू नाही टाईम काढून काढेल वेळ त त्याच टेन्शन नाही आहे पण गोष्ट कशी ए माहतीे का? जर इन्कम आला तर तुम्हाला इन्कम कुठून येत? एक्स्ट्रा.
का म्हणजे
म्हणजे आता जस मी तुमच्याशी बोलून झालो आणि मला समजा आलं कुठ समा ऐंशी रुपये पर्ंत आले. ह आता छोटी अमाऊंट आहे. इनकेस उद्या इन फ्युचरमध्ये हे अमाऊंट वाडणारच आहे ना असं नाही कि
हा हा वाढेलच कसं आता स्टार्टिंग तरी थोडं थोडं अमाऊंट तर येत राहील. अ ते पमध्येध्ये आहे ना. म्हणजे तुमच बँक डिटेल्स वगैरे द्यायचं किंवा युपीआय आयडी द्यायचं.
नाही, मी मी बँक डिटेल्स काहीच नाही दिलं त्याच कारणाने मी याच्यासाठी दिलं किंवा आम्ही गव्हर्नमेंट सर्वांट पडतो ना? आम्हाला माहित आहे का?
म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट सर्मंट आहात. त्यामु देऊ शकता असं काही नाहीये. फक्त तुम्ही टास्क कम्प्लीट केलं पाहिजे. असंचं रूल्स वगैरे काय नाही, गव्हर्मेंट सर्वांतवाले करू शकतात.
नाही, तो तो विषयच नाही तो विषयच नाही इथे काही विचारणार नाही. पण आम्ही जेव्हा शेव शेवटी इनकम टॅक्स चा फॉर्म भरतोय तिथे विचारला जातो सगळ्या गोष्ट. अ ना हा. आम्ही जर लपून ठेवलं उदे कदाचित कुठ सापडलो. पॅन कार्ड वरून हे आधार कार्डून लिंक असत.
एवढा इन्कम पण नसतो यातून इ छोटी मो अंट म्हणजे आता तुम्हाला तीस पस्तीस हजार रुपये गव्हर्नमेंट सर्व्हंट वाल्याना आहे पेमेंट. पण यामध्ये कसं एक पाच सहा हजार रुपयेेत ते पण आता खूप जास्त टास्क आले तर तुम्हाला पाच हजार रुये भेटून जात किंवा एक टास्कला च पाचशे रुपयेच भेटायचे आधी पण आता कस एकदमच सगळे टास्क दिले जातात. त्यामुळे चार पाच हजार तरी मिळून जातात. मग एवढं एवढं पण जास्त अमाऊंट नाहीये ना?
हा हा नाही छोटे मोठे पण छट छोटी मोठी अमाऊंट असेल तर त्याच्याबद्दल मला काही वाद नाही आहे पण कसं खूप मोठ आम्हाला इनकम दाखवाग मला इन्व्हेस्ट करावे लागतील कुठेतरी
हा मग चालेल ना तुम्ही अ कुठेतरी किंवा म्हण तुमच्या घ तरी काय कुठे पैसे कोणाला लागत नाही असं नाही. कुठेतरी कुठेतरी लागतातच हा तर मग तुम्ही ते अमाऊंट हा
नोव्हेंबर पर्यंत आ काहीतरी वीस एक जागा ऍड झाल्या आणि आ नोटिफिकेशन पुढे ऍड होते की नाही मला माहत नाही. त्यामुळे माझी फी क्रॅक होईल की नाही काहीच गॅरंटी नाही सध्या मी याची क्लास तर चालू करून दिली मीन्सची
अच्छा म्हणजे अभ्यासात कमी पडताय कि असं.
नाही नाही नाही आता कसं आहे यावेळेसच पेपर होत टफ पण माझे त्याचे पेपर टफ असून माझे मार्क्स आले चांगले
हा हा बरोबर.
हा पण जागा आहेत. कमी तर ग्रायक होईन की नाही ते कट ऑफर असत. डिपेंड आता असं नाही मार्कवर नसत तपल्या ते एक हा तर जागा कि जागेवर डिपेंड आहे. ते सगळं काही कट ऑफ तर क खाली येईल असं पण टफनेस नुसार पण एवढे खाली नाही. येणार तर मला नाही वाटत तेवढ खाली म मला मला सेव्हटी थ्री पॉंट समथिंग आहे. आणि तिकडं जे आहे. ते आता कसं आहे, जे कोअर मधून करून रायले प्रिपरेशन सिवलवाले तर ते ते हे ज्या जागा खाऊन घेतात म्हणजे त्यांच तुमचे मार्क कसं एकशे दहा प्लस करा आम्ही कर फक्त टेक्निकल ला प्रिपेयर करून जातो.
अच्छा बघू काय होईल ते होईल आता पुढं आता काय आता आपण जेवढं आपल्याकडून
नाही नाही ते तर रात नाही माझ्याजवळ मी मी सकाळी माझ्या सकाळपासून सगळं चालू होतं सकाळी सात वाजता बसत मी दहा वाजेपर्यंत बसतो त्यानंतर मग दहा वाजता ऑफिसला गेलं की सहा सव्वा सहा वाजताात आला की परत सात वाजता बसायचा परत अकरा वाजेपर्यंत बसायच म्हणजे पूर्ण माझं चक्र सुरूच. स मग अकरा वाजता झोपायचं आणि सगळे उठायचं. चालू अकरा तारखेपासून चक्र चालू झालंय. आजची सतरा सात दिवस झाले.
आता एकदम तुमच्या आता पुढच्या महिन्यात आहेत बहुतेक
नाही. नोव्हेंबर मध्ये आहे. पण त्याला म मला वीस सब्जेक्ट कमप्लीट करायचे
अच्छा.
आणि त्याच तर तर रिजन नाही. अभ्यास वगैर काही नाही डिस्प्टिव आहे. ना तुमला रि्हिजन सत लागते आताझ एक सबजेक् जसा कंप्लीट तुमला त्याची रीव्हिजन लागल नाही. ते तर विसरूनई काही तरता मी क्लास करून. हा तर ते त्या गोष्टी आहे म्हणून मी म्हटलं तुम्हाला वेळ तर नसणारच म्हटलं मला आणि
नाही. असं काही नाही. तुम्ही याच वेळेला करा त्याच वेळेला करा पण थोड म्हणजे संध्याकाळी कस थोडं
हा म्हणूनच मी तुम्हाला तुला तुम्हाला आफ्टर साडे दहा नंतर का म्हटलं त्याच कारणाने म्हटलं तस दुपारी
कसं होतय माहिती आहे काय, साडे दहा म्हणजे अ टाइम पण म्हणजे कसं इकडं आलं तर म्हणजे लगेच झोपून कधी झोप लागते काय असं कळत नाही, दहा म्हणजे लगेच झोपून जातात सगळे. तस वाटलं जर जागे वगैरे असेल किंवा, हा मुलगा वगैरे झोपला तर मग
हा नाही, म्हणजे एक्झॅक्ट साडेदाहाला मी आता झोपतो. जर नसतील तर मग आत्ता मी असतो ऑनलाईन,
हा मग तसं चालेल फक्त एक,
दिला की आहेत, का विचारलं तर मी मी सांगू शकतो मग मी असल तर मी रिप्लाय देतोच लगेच असं हा म्हणून मी तुम्हाला ते विचारलं, सकाळी त्याच्याचसाठी बोललो मी दहा मिनट द दहा मिनिटात, कुठून आपण कसे काढतो, दहा मिनटं पण कंटिन्युअस काय लागले तर तुमच प्रॉब्लेम,
किटीन्यू नको कंटिन्यू वगैरे काही नको फक्त एक पाच कॉल घ्यायचे आपल्याला अ दहा दहा मिनटाचे हा,
हा हा हा
तर मग ते आता एक तर झाला हा अजून चार राहिले आता कधी तुम्हाला वेळ भेटेल तस मला सांगा मी म्हणजे करत जाईन म्हणजे.
हा ठीक आहे ना ठीक ठीक आहे ना,
बाकी जेवण वगैरे झालं तुमचं.
हा नाही जेवण व्हायचं टिफिन आला पण मी आताच तुमच्या फोन याच्या अगोदर क्लासेस करत होतो.
अच्छा हा,
ते थोड ब्रेक सर थांबले म्हनूण तिथं मी थांबून गेलो म्हंटल बोलून घेऊ,
नाही बरं झालं का मला वाटलं, तुम्ही आता काय म्हणजे, असाल बिझी असाल आता तुम्ही साडे
नाही बिझी मी मी सांगितलं तुमला मी बिझीच असतो, माझा आता स्टडी टाइम तिला असतो. टाईम नाही देऊन
ह
नाही तसं काही एवढं पण एमर्जनसी नाही, आहे तुमचं जर काही काम असेल तर तुम्ही करू शकताय तुम्हाला वेळ भेटला तर मग फक्त तेवढा वेळ भेटला तर मेसेज करत, रहा की बाबा
हा नाही का काल तर झालाच नाही. कारण की ती इकडे गेली ना तिच्या आजीला भेटायला, आसामला तर ती. तिची ट्रेन होती, तर त्याच्या च मागेच तुम्ही साडे दहा पासून तर रात्री दोन वाजेपर्यंत जागा होती त्याच्यासाठी म्हणजे ती मध्ये दोन वाजता उतरणार होती. अडीच वाजता काल अडीच तीन पर्यंत माझं जागरण झालंय. तिच्यासाठी, ह ते तिला उठवायचं होतं. म्हणून मग मग मी न मग उठलो पण सकाळी उठलो पण आणि मला माझा, काम पण केलं आता मी लगेच झोपेन रा,
मी तिला म्हटलंय साी तीन तीन वाजता तिला रात्री म्हटलं मी झोपतो म्हटलं. मग जागा म्हटल तुझ्यासाठी तर ती म्हंटली झोपा म्हणे तु खूप जागला म्हने, ती ती झोपली होती ट्रेन मध्ये,
हो का-
हा ती मा माझ्या भरोशावर होती, माझं कस. मी शब्द दिला समोरच्यांनी तर तो मी पाळतो. आणि आता एकोणीसला डॅम डुटी पण आहे, माझी चोवीस तासाची म्हणजे मग मी सकाळी नऊला जाईल तर दुसऱ्या दिवशी नऊलाच